हॅलो.
हा आवाज येतोय.
हॅलो हां येतोय आवाज. हॅलो.
हा बला कि.
हॅलो नमस्कार मॅडम.
नमस्कार.
आज काय सुट्टी.
होय.
ह हा.
जेवलासा.
होय जेवण झालं तुमचं.
जीवनाच. त्या चाललंय आणि.
काही नाही आज पण सुट्टी इकडं एमोलेट झाले काम. आत्ता आवरलं जेवण वगैरे झालं आवरून बाकीच पण.
काय चाललंय मातो.
नाही नाही आत्ता आवरून येऊन बसले बाळ झोपले. रस्ं पडायचं तिथंच झोपायचं ना थोडा वेळ.
ह् ह. काय नाही मी आता करावी शिकते.
हा हा.
तुम्ही काय करता?
कोणती साईड आहे कोणती साईड आहे तुमच?
सायन्स.
सायन्स आहे होय हा हा. कोणता ग्रुप आहे एर बी काय दोन्ही?
एबी ग्रुप असतो बाय किंवा मॅथ्स अकरावीला सगळं एकत्र असतं.
सगळे एकत्र हा. बर बर. मग क्लास वगैरे लावलाय काय?
ना नाही कॉलेजेस क्लास वगैरे लावले नाही अकराला.
हा.
हो आणखी काय, तुम्ही काय करता?
काही नाही मी आता घरीच असते लग्न झाले माझ घरी असते.
कितवी शिकला?
ग्रॅज्युएशन झाले.
अकरावी, बारावी.
अकरावी बारावी सायन्स ग्रॅज्युएशन पण. सायन्स होय.
हा हा. बारावी झाल्या काय केलं नाहीसा काय पुढं?
बारावी झाले होतेच की बीएस सी केली की ग्रॅज्युएशन कम्प्लीट केली की.
हा हा.
ग्रॅज्युएशन कमप्लीट करून मग एम एस सी साठी प्रयत्न केला. स्टॅटस्टिक्स मधन झालंय माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट.
हा हो.
मग एम ए सी साठी बघितलं पण ओपन असल्यामुळे ते काय. हे झालं नाही मिरिट लागलं नाही. एक दोन मार्कासाठी गेलं. मग नंतर थोड्या दिवसाांनी मग फशन, सायन्सच की.
हो हो.. मानख आणि सायन्स मधून काय माहिती देता येईल काय?
हम्. सायन्स म्हणून काय नाही? सायन्स मधून आता तुम्ही अकरावी बारावी नंतर बारावी मध्ये तुम्हाला मार्क ह्याच्यानुसार मग कळणार पुढं काय करायचंय ते. बारावीनंतर. तुम्ही कोणता ग्रुप ठेवणार आहे एक काय बी? आवाज येत नाही आहे मला तुमचा.
हॅलो.
हा आता येतोय.
बायो ठेवणार आहे.
हा ह हा. बायो.
तुमचा कोणता होता? हॅलो! हॅलो!